हा काय करतोय
का नाही बसलोय
बरं बर मी तुला माहिती सांगते ऐका
बर बर
ह आडुळसा आडुळसा या वनस्पतीची माहिती सांगते
हम्म
या झाडाचं वर्णन आडुळसाय पृथ्वीवर आहे तोपर्यंत खोकला कफ रक्त पडणे एवढेच काय तर क्षय झालेला जगण्याची आशा सोडवू नये असे आयुर्वेदात म्हटले आहे हम् आडूळसिची नावं मराठीमध्ये आडुळसा हिंदीमध्ये अडुसा संस्कृतमध्ये वसा आणि इंग्रजी मधे वसिका मलबर नट आणि शास्त्रीयामध्ये ऍडल्ट वास्का नीलस अस हा या झाडाचे वर्णन करावे
संस्कृत आहे का वासिक
संस्कृत नावे पहा वासिक ता म्हणजे दाट झाडी असल्यामुळे च छादन करणारा आष्टकुश म्हणजे जगण अं
जाणाऱ्या येणाऱ्या आला असं वाटणे आकर्षक अ सिंह म्हणजे डरकाळी पोडणाऱ्या सिंहाच्या जगण्याप्रमाणे अ असताना
आयुर्वेदात मतानुसार आडळसा हे हाय कडू आणि तुरट रसाचा पचायला हलका व ग थंड गुणाचा असुंन क पित्त खोकला
हम्म खोकला बमा श ष्ट्रयाचा नाश करणारला आहे तो आवाज उदभवणारा होणारा उद्याला
इतकर पूर्ण वाढ झालेल्या आडूसाशीची पाने औषधात वापरतात आधुनिक शास्त्र अडूलसा पाण्यामध्ये अल्को लाइट ही कडू औषधी द्रव्य उडनशील तेल व विटमिन सीच सापडते वापरण्याची पद्धत आडुळसा सिरप हे आडुळसाचे सर्वात प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध आहे. आडू ळसाच्या पाण्याचा काढा टिकविण्यासाठी थी त्यात साखर घालून पाक केला जातो गार झाल्यावर त्यात मध चिमुटभर पिंपळीची चूर्ण घालून ही आडूळचा सिरप तयार होते हे घट्ट केले की त्यालाच आयुर्वेदात वसा व लेह म्हणतात. दोन चमचे आडूळचा सिरप दिव सातून तीन वेळा कोमट पाण्यातून घ्यावे लहान बाळांना हे हीच मात त्र निम्मी करावी, मधुमेह असणाऱ्यांनी एक पान आणि एक चमचा अडुळसा चूर्ण कपभर पाण्यात उकळून अर्धा कप करावे सकाळ संध्याकाळ असा ताजा काढा करून गाळून घ्यावा आडूळसा उपयोग सर्व प्रकारच्या खोकला श्वसन संस्था हे अडुळसाचे मुख्य कार्यक्षेत्र आहे अडुळसाचे फक्त कफ पात तळ होतो श्वास वाहिन्यांना विस्तार वाढतो व कप बाहेर पडतो घशाची सूज लाली व दुखणे थंड ग गुण व कडू रसामुळे अडुळसा घशाची लाली सूज व दुखणे कमी करून आवाज सुधारतो. आमलपित्त रक्तपित्त नियंत्रण नियंत्रण न आलेल्या पित्ताची दहकता वाढली की ते रक्तात जाते आणि कफातून शहसतून रक्त बाहेर पडू लागते त्याला पित्त रक्त पित्त असे म्हणतात थंड गुणामुळे अडूळसा पित्तशामक आहे त्याने पित्त नियंत्रणात येते व रक्तपित्ताची तक्रार दूर होते मूत्रविकार अडुळसा लघवीने चे प्रमाण वाढवते त्याने लघवीला जळजळ होणे लघवीत साखर सापडणे तक्रारी दूर होतात अडुळसाच्या या शास्त्रीय नावाची फोड पहा. हम्म म्हणजे कडू रसामुळे जनावरे त्याची पाने खात नाहीत अडुळसाची पाने जंतुनाशक आहे पाना पानात पा पाण्यात पाने टाकून
पाणी खराब हो नाही
फळे गुंडाळून ठेवली तर फळे सडत नाही याच्या पानाचे हिरवे खत तयार करून झाडाला कीड लागू नये म्हणून देत नाही अडुळसाचे हिरवेगार झुडूप कोकणात कुंपणाला लावतात. पावसाळ्यात फांद्याची कटिंग करून लागवड करतात. आश्विनश नक्षत्राच्या कुचला या आराध्य वृक्ष आहे. जो मूळ वृक्ष अनेकदा उपलब्ध होत नाही याला अडुळसा हा पर्याय आहे. आता दुसरी वनस्पती आहे अर्जुन. हृदयाला हिं कर हम्म अर्जुन ह्या संस्कृत शब्दाची फोड म्हणजे अर् अर्ज पून म म्हणजे प्रयत्नांनी मोठे होणे इतर संस्कृत नावाप्रमाणे हा धवल म्हणज जे पांढऱ्या सालीचा कुंभकूप म्हणजे महाकाय वृक्ष नरीसर्ज म्हणजे नदी किनारी सापडतो पार्थ धनंजय अशी महाभारतातील अर्जुनाची सर्व नावे त्याला. आहेत म तूळ राशीच्या स्वाती नक्षत्र अर्जुन हा. आराध्य वृक्ष आहे. अर्जुनाची नावी अर्जुन. ना सडा हिंदी हिंदी म आर् अर्जुन संस्कृत अर्जुन कुंभक इंद्रधू धवल इंग्रजीमध्ये अर्जुना शास्त्रीयमध्येमध्ये त्रिमली अर्जुना वईट अँड अऑर्ल आयुर्वेदिक मतानुसार अर्जुन वृक्षाची साल थंड. गुणाची तुरट सालाची व हृदयाला हित करा ह र क्ता रक्त विकता मेह. मेद ब्रम वर्ण क. पीर्तनाशक आहे. भावउपचाराने अर्जुन साल रक्तस्राव थांबवण्यास उपयोगी आहे. आधुनिक शास्त्रानुसार अर्जुनाच्या सालीमध्ये चाळीस टक्केपर्यंत. कॅल्शियम व पंधरा टक्के टॉनिक सा पडते. वापरण्याची पद्धत एक चमचा अर्जुन चूर्ण कबभर दुधात. घालून ढवळून उकळावे निम्मे दूध शिल्लक राहिल्यावर गाळून प्यावे. याला अर्जुन शिरपाक असे म्हणतात छातीत दुख. खत असल्या पूरक उपचार म्हणून दोन चार चममच अर्जुनारिष्ट. दोन्ही जेवणानंतर कोमट पाण्यातून प्यावे. अर्जुनाचे उपयोग.
अ मला रा.
त्यामुळे हृदयाला विकृत विस्तार सूज धडधड कमी होते. अशा प्रकारे अर्जुन हृदय म्हणून काम करतो. आज रक्तदाब कमी करणे.
हुर.
अर्जुन तुर ठमुळे स्तंभ काल करतो त्यांनी. क होतो अजून रक्त शुद्धी आहे त्याने हृदयाला रक्त पुरवठा. करत असणाऱ्या रक्तवाहिन्या बळकट होतात मेध धूम्रप आणतातानाव चुकीचा आहार विहार व व्यायामाचा अभाव यामुळे श्वसन नालिकावरक्त वाहिन्यांमध्ये मेदाचे. म्हणजे कॅलेस्ट्रॉलचे आवरण तयार होऊन त्याची कार्यक्षमता बिघडते त्यामुळे छातीत असह्य दुखणे व हार्ट अटॅक अशा गुणा. रोगांचा धोका संभवतो तुरट रसामुळे अर्जुन साल रक्तातील मेध म्हणजे कॅलेस्ट्रॉल खरवडून काढते हार सा साधने म्हणजे म्हणे वयो मानानुसार हडातील कॅल्शियम कमी झाल्याने त्याची झीज होते त्यामुळे हाड मोडल्यासहीथे जळून जुळून येण्यास कॅल्शियमची आवश्यकता असते अर्जुनाच्या साली तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत नैसर्गिक कॅल्शियम असते दिवसातून दोन वेळा अर्जुन शिरपक प्यावा मोडलेल्या हाडाांवर अर्जुन सालीचा लेप ला वाकलेला पाळल्यावर धुवावा.
बर!
तारुण्य पिटिका अर्जुन सालीच्या स्तंभ गुणामुळे रक्तस्थळ थांबतो व वर्णही भरवून येतात पिटिका पुरळ फोडे येतात हे एक भाग अर्जुन साल चूर्णात हे दोन भाग भाग मध कालवून लेप लावा वाळल्यावर धुवावा. अर्जुनाचा मोठा वृक्ष वृक्ष होतो पाणझडी अस असला तरी समृद्ध पान झडलेल्या अवस्थेत जास्त राहत. नाही त्याला लगेच नवी पाणी येतं पानाच्या आकार जीवेप्रमाणे असस्त. पानाच्या देठाजवळ दोन गाठी असतात खोडाची साल गुळगुळीत लालसर पांढऱ्या रंगाची असते ती सापाच्या कांतीप्रमाणे पंप गळून पडतेस बियापासून या फांद्यांपासून लागवड करतात. वापरण्याची पद्धत अर्जुन चूर्ण चमचा भर चूर्ण कप भर दुधात. ढवळून उकळून गाळून प्यावे बाह्य उपचार मधात कालून लेप लावावा वाळल्यावर धुवावा पोषक हृदयाला पोषक हाडातील कॅल्शियम भरून काढते. तारुण पिटिका रक्तस्राव जखमा बऱ्या करता. दोन्ही जेवणा नंतर चार, चार चमचे. कोमट पाण्यात तुनप्या प्यावे वाढलेला मेध रक्तदाब छातीत त दुखणं नियंत्रणात येते. अशुक नावाचा अर्थच आहे शोक दुःख हा नाहीसा करणार रामायणात रावणा सीतेला त्याला पळून नेल्यावरती अशोकवनात सुरक्षित राहिली होती. बुद्धाची आई माया हिला प्रस्तुती वेदना झाल्यावर तिने अशोकाच्या झाडाखालीच बुद्धाला जन्म दिला होता. अशोकाची नावे हम्म मराठीत अशोक हिंदीत अशोक अ संस्कृतमध्ये अशोक हे